बेल आलती का.
काय हा आलती ना हम्म. कुठे आहे तुम्ही, येतो मी तिकडं.
मी हिकडं जुन्या घरी हो.
हा का.
हा हा शेतात जाय शेतात जायचं होतं, पण मग आमची म्हातारी दवाखान्या नेली.
काऊन
मूळव्याध दुखु राहतं म्हातारीला ऑपरेशन सांगितलं कराच, ऑपरेशन करू
काय दुखत होतं.
मूळव्याध हम्म.
अं भाऊ नाही आले का मग.
हा ते आले रात्री.
हा का.
हंम्म.
हंम.
ते रात्री आले म्हातारी परवादिवशी, आणि म्हातारी म्हणली मला धा बारा दिवस लय त्रास झाला म्हणे चालायचा.
हम्म हम्म.
दाखवून येऊ म्हणी या मी मग आठ घंटावरतीथून मग कल्पनाला पाटील म मत पुढं
हम
तिन डबा बीबा काहीच नाही नेल, याच पोरी जवळ लागाच ना एकजण घरी.
हा
कोण?
सॉरी
हा
गल्लीत कोण अस ज त ते जायला लाते शतात
हा आल्या आता.
हाव का.
हम्म येल आता.
ते कोणाच्या घरी आहे का मग तिचं घर आपले,
म्हणजे.
म्हणजे म्हणजे मुसलमान आहे की, आपल्या घर आहे.
म जाते ती तिच्या घरी,
नाही घर जाती गल्ली हिंडती जाती घरात जाती.
हम्म हम्म इकड चांगलंय मोकळ
तिकडे चांग आहे पण मग तिकड तिकडे जाय निगडी तिकडे जाय नििकडी अस होत ना,
हा
स्वयंपाक भी तिकडंच का मग,
ह सहेबग मी इकडे जेवण खाऊ करून येच तिकडे र्री रात्री दहा वाजता द मझ
हां का
हम्म
मग ती एकटीच एक का आता शेतात.
ह ना एकटी घर ना शेतात.
मग तीला माहित नाही का तुम्हाला जायचं नाही म्हणून.
मग ती दावक दाखायच ती पिक्चर लावली ऑपरेशन मध्ये नेय लगेच मत येईल मग म फोन केल तिच्या बाप्पाला म्हणलं का पण माझ जायली पोरी जाऊ कोण नाही मग मी जायला माझत-
हा
काय म्हणणे तिला पाठून द्या मत कल्पनाला तिला वाटलं मी घंट्यावरर तिड्डा ब नाहील तिरा
ऑपरेशन कुठं मग आता, संभाजीनगरला का?
नाही नाही कुल्ताबादला ते बंगाल डॉक्टर नाही का ते.
हम्, हम्म
ते बंगाली डॉक्टर
बरं बाई एक झालं की एक चालूच हाय त काही - काही
हा बाई यंदा माळ हा मया इतकी कामं पडेली, आता म्हंतरी कोण बसल बरं घरी की ऑपरेशन करून त्याच गे त्रास राहतो हो नंतर
का माहीत नाही बाई आपल्याला आत त्याच
सुनी मामीनी ओरडल काय कू
नाही वो, काही नाही फरक काहीच नाहीये
नाही
ते आता, मशीनच बसून आहे तिला गोळ्या संपल्या काय, खाऊन आले जा, पहिले येत होतो, पण म आता नाही येत ना, आता येत्यात तूज येते, पण मग असं तेच फजिती होते ना हो, कोण काय म्हणते त पैज ऐकू येत ना अ, मग कसं ते, समोरचही माणूस मग चिडकी येते ना, ऐकू नाय आलं की? हंम, तेच मग तिचे हा कामाला जाते ना, बीनाकामाची निरायत घेते
कमरेचा होत होता आणखी आता हे कानाचं आलं
कानाचं - कानाचं पहिल्यापासूनच होतं, पण मग त्यात तसं, दुखत नव्हतं, काना बिनाचं पण मग, तेच ऐकू नाय येत त म, फळफळ होती. कोण काय म्हणत काही समजत नाहिये, मग ते तीनदा तीनदाही समोरचं माणूस बोलत नाही ना म
हाऊ, एकदाच सांगते एदा दुसऱ्यांन सांगत तिसऱ्यांदा सांगत नाहीये
मंग, तेच ना
हम्म
त म आता जाईन बाई, महिना झाला गोळ्या संपल्या की, मशीनच आणावं. दहा पंधरा हजाराची मशीन
ऑपरेशन नाय होत का त्याज?
नाय ना, तिच्या वोयमानाच्यान नाय होत ना?
अ गन तबा आज मात्र माणसाची डोळ्याचे, कानाचे ऑपरेशन होते ना
होतया, पण मग तिचं ते, दुखणं चालूच राहते ना वो
ज मसनी आणून घ्यावं नवीन म काय? मशीन बी काय महाग भेटत आसल
पंधरा हजाराची
बापरे इकडे ये स्वरा - स्वरा इकडे ये, स्वरा इकडे ये लय पासिंग करती वयानुसार
हम्म, हं -हं दो आवरातला पुड तुम्हा मास आहे, तुमचं दुखते ना?
नाही दुखत ते का आराम करून देती बीती, अन ओठ बेस करते बाई हाव ना का घरात बी चैन बसत नई, म गेट लावलं की अशी आराडती, मोठ मोठ्याने गेट उघडा म्हणती.
हम्म
बाहेर लावतील माती सारा त्याला
हौ
अन, तिच्या आत्यानी हाय ना ती गंगाळ केसं
कोणाचा?
सवरवाडी लय भाव वाढला ना,
काय माहित नाय, कधी?
हम्, आज वाारला, एका दिवशी, आज दिवशी आठ दिवस साबळे, नाय का साबळे
हम्म, हं
मम्मे, त्यो
हा, का?
त्याच्यामुळं तिया म्हणल आत्या भी तीची आत्या करी नाव मग काय पोरगी तुम्ही कामे एकटी मी, किती कळवडणार ती
मंग, तेच ना आलीत का घरी?
नाही - नाही घरी नाही गल्लीतल्या बाया
हम्म
दुसर वायफळ दिली ना, मग बाहेर असते तुम्ही ते आधी रिफ्रेश केलंच नाही का ओ?
लय बाय मी नाही केलं
बर मी घरी असली मग करून देईन, मग येईन तूम्हा ते टास्क
हा, ना
मी असं - असं काल करून पाहिलं, माय पंधरा कॉल, पहिले पास आलीती, मग दहा, मग पंधरा रिफ्रेश केलं काल, म आता वीस झाली परत
बाई कॉल बोलण होत ते मोनिकाताई, पण ते प्रश्नाचे उत्तर भलते द्यात बसा लागतात
कय दया लागती?
ते हे करावं लागतं, अम् बोलावं लागतं त्याच्या
हा, आ
आपलं, मनानं उत्तर द्यावं लागतं त्याच्यात, हा
म असं क्लिक कराचण राहत का ते?
राहत ना?
हंम, बोलायचं कसं, आपलं जे योग्य वाटतय ते उतर का?
व्हिडिओ- व्हिडिओ-विडिओ हे उत्तर आलं त मग
हम्म
अहो रेकॉर्ड होतो आपलं उत्तर, अन ते मग पाठवा लागते त्याच्याव
अ बाई अवघडच आहे बाई म ते
हं, मग अवघडच आहे तेे
अन काय द्याव त्या प्रश्नाचं उत्तर, कधी - कधी समजतही नाही ना, ते असे जास्त करून मनाचेच उत्त प्रयत्न त्याच्यात त्याच्यात.
नाही आप सुना र जात.
ऑप्शन पहिले पहिले राहते मागून मागून नाही राहत.
नाही ऑप्शन असले मग आपलं जे व वाटलं त्याच्यात क्लिक
ऑप्शन पहिल्यांद राहतं नंतर मग ल मनान द्यावे लागतात. ऑप्शनचे राहतात ते मनान उत्तर द्याव लागतात. असं नसलं तरशाला. काय होईल मग तुमचं मत काय आहे ते सांगा.
हो.
सम हा लिंगाच्या बद्दल त्याच्याबद्दल आता आपल्याला त. काय सांग काय ख पाळीच्या बद्दल.
होय.
पहिल येतो मला तेच.
मला तर पहिले अस हिजार आला भेडरी फोच.
हम्म स्त्री पुरुष समभाव.
काका.
हम्म. झाले का तुमचे मिनटं?
हा आठ मिनट आलेल दोन मिनटच राहिल.
पहिला फोन लावते हा त्यांच्या घरचा. उचलल्याने गेला पच पप्पाच.
बघर झायले का आज.
आले ना.
हो का.
हम्म.
ए लोकराला आहे बाजारून.
आज सकाळपर्यंतच असत ना.
हम्म.
याचा जांभाळत असत.
हम्म.
ठेवा मग.
हा.
ना.